हा बोला येतोय का आवाज.
हो हो येतो.
हा
हम्म, तर आज लास्ट डे आहे ना. तर म्हटल करून घ्यावी पटापट.
हो तेच ना.
काय म्हणता.
काय नाही हेच, चालूया टीव्हीच्या बातम्या. हे झाल. ते झाल. रोज काही ना काही
हा ते तर आहे सध्या आता काय, रोज नवीन नवीन हम्म
कठीण होणार आहे. पुढे काही दिवसात तर काय होणार आहे.
कठीण म्हणजे अजून अवघड परिस्थिती होणार आहे आता. महागाई किती होऊन गेली. सगळ्यात जास्त महागाई झालेली.
ह ह आणि काय उपाय करू आपण. झाड लावू. झाड लावू. भल्या झाड लावू. पण माणसाची मानसिकता कशी बदलणार आपण. कुठले संस्कार या माणसांना.
हो त्याच्यामुळे तर निसर्ग पण तसाच करतोय ना. माणूस जसा वागेल तसाच निसर्ग वागतोय आता. सध्या, हो पाऊस मे महि जूनच्या पहिल्या आठवड्यातच पडायचा. आता पार जुलै संप मना सारखा पाऊस नाही आहे. हो, ते आपल्यामुळेच आहे ना. आपण हो, आपण झाड तोडून टाकतो.
हो ना
तेच ना
जर तोडतो तर त्या ठिकाणी दहा लावले पाहिजेत.
बई ग, खरच त्याच्याच ठिकाणी आपण सिमेंटच कॉंक्रिटीकरण करतो. तो बिल्डिंग सुपीतो त्याच्यामुळे तर जास्त हो त्यामुळे जास्त प्रॉब्लेम येताय अजून.
हम्म
हम्म तेस ना करायला पाहिजे. झाड लावायला पाहिजे मुळात म्हणजे. त्याच्यामुळे ऑक्सिजनची पण कमतरता येते ना मग. म्हणून तर सगळ्यात जास्त हे पण होत, बी पी, शुगर आजार कमी आहे का.
दमा लागणे
ह
लोकांना
पूर्वी पताण काहीच नव्हत. चोवीस तास काम करायचे तरी दम लागत नव्हता.
हो ना हो ना
आता थोड जरी काम केल तरी दम लागतो लगेच.
थोड झाल कि लगेच हल्ली तरुण पोरी पण अशा गळून जातात. त्यात लगेच धापा टाकत बसतात ऑक्सिजनच नाहीये ना हवेत
तर ना मेन म्हणजे हायजीन होतं सगळं
हा ते तर होतच हो हो हो ते तर आहेच
आता खाण पण व्यवस्थित येत नाही जे भाजीपाला पिकतो तो पण फवारण्याचा असतो.
हो ते एक गंमत झाली अह मागच्या आठवड्यात ते कार्यशाळा घ्यायला कोणतरी आलं होत कृषी अधिकारी आणि एक ताई आल्या होत्या तर त्यांनी ते प्रात्यक्षिक करून दाखवलं कि दोन गोन्या ओल केल त्याच्यावरती मका पेरून दाखवली. आणि तिचे अशे बळकटी तिच्यातून कोम कसे येतील वगैरे सगळं करून दाखवलं आणि सांगित तर त्या किमान आपल्या भोवती तरी झाडं लावा ना तुम्ही तर म्हणे घुशींचा बंदोबस्त आधी करा मग आम्ही झाड लावू.
हा म्हणजे पहिले त्यांना सांगितलं पहिले आपल्यापासून झाड लावा ना झाड लावायला काय एवढी एवढी तर माती लागते एवढी एवढी जागा लागते
तर ते म्हणते आहे जागा खूप आहे पण आम्ही काही लावलं का घुशी उकरून टाकतात आजूबाजूच्या कोंबड्या विस्कटून टाकतात आणि लोकांची गुरं खाऊन टाकतात आता याच्यावर कायतरी म्हटलं आता एक काम करा मीच मध्ये म्हणल सरळ टेरेस गार्डन करा
मग टेरेस वर लावू शकत ना
म त्याच्यावर त्यांचं उत्तर होतं आमचे पत्र येतात तसल्या बांधायला पैसे कोण देणार आम्हाला
हा असे जात झाडं लावायचे कारण शोधताय ते न लावण नाही माझ्या इथं साईडला जागा आहे ना आमच्या इथे भरपूर सारे झाड लावले आम्ही त्याच्यासा ठी हो दोन तीन आंब्याची चे बेरूचे आता परत एक नवीन आंब्याच लावलं आम्ही पावसाळा लागायच्या आधी म पाहिजे ना थोडंफार हिरवानी
हो आणि बरं ते लावून आपल्यालाच फायदा होतोय ना त्याची फळे मिळताहेत, सावली मिळते ऑक्सिजन मिळतय.
व्यवस्थित आणि नॅचरल बघायला भेटत उलट आपल्या मुलांना पण समज आंबा कसा होतो कैरीचाच आंबा कसा कन्वर्ट होतो बाहेरून थोडी मार्केट मधून आणून दाखवतो. मग
ज म्हणजे सगळ चक्र निहाळल, पाहिलं रो
मग तरच ते हो म तेे तर आहेच पाहिजे पण झाडं पण लावले गेले पाहिजे ना
ते असं झाले की शिवाजी जन्मावा लोकच्या घरात मी म्हणणार फक्त शिवाजी महाराजांचं राज्य आलं पाहिजे. ते, अरे तू
पण तो आपल्याच घरात जन्म व्हायचाय ना आपल्याला शिव जवान पहिले आपल्याच मुलाला घडवायचं ना मग. म्हणजे बाकीचे घडतील असं आपलं प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या प्रत्येकाच्या आईला वाटलं पाहिजे माझाच मुलगा शिवाजी झाला तेव्हा स्वराज्य स्थापन होईल.
होणार साहजिकच होणारच नाहीतर आपण की छोट्या छोट्या मुलींना तो आहेत लोक. म्हातारी माणसांवर पण विश्वास ठेवायचे दिवस नाही राहिले आता.
नाही नाही ते तर बिलकुल नाही राहिलं आता. अवघड काम झालं माहिती का मुलींच्या बाबतीत.
म किती सांगायचं मुलींना बाबा काळजी घ्या! त्यांनी काय सगळ्या पासून द- अ- घाबरूनच राहायचं का! त्यानी मग त जगायचंच नको का मग!
ऍक्च्युली ते मुलींनी नाही करायला पाहिजे, मुलांच्या आवडलांनी सांगायला पाहिजे का तू असं नाही खरं आहे एकदम! म टेच शिवाजी महाराजांचे गुण आपल्याच मुलांमध्ये पाहिजे. दुसऱ्याच्या मुलामध्ये गुण काहीच फायदा होत नाही ना तो! म ते प्रत्य- प्रत्येक आई वडिलांनी प्रत्येक मुलाला पण सांगितलं पाहिजे, अस काही नाही का मुलींनाच सांगितलं पाहिले. का इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको. पण मुलांना पण सांगितलं पाहिजे नां, का असं करू नको, तसं करू नको.
तो ना
मग! मुलीच किती हे होणार आहे आता.
किती ॲडजस्ट करायच मुलींनी!
आणि मुलींना पण स्वातंत्र्य आहे ना प्रत्येक ठिकाणी.
हो म!
मग मुलींना काही असं नाही का स्वातंत्र्य नाही.
हा म्हणजे त्यांनी कुठे बाहेर पडले की त्यांनी घाबरून चालाव का रस्त्याने? त्यांनी संशय ठेवा हा माझ्याकडे असा बघतोय, हा मला काहीतरी करेल. त्यांची मानसिक वाढ ना मग.
मग मुलीना स्वातंत्र्य नाहीच आहे. आपण फक्त ते कागदीपत्र झालंय आता असं गोष्ट आहे. याच्यावर नाही कोणावरच विश्वास नाही ठेऊ, शेजारच्यानवर पण नाही ठेऊ शकत, पूर्वीच्या काळी असं- -
माय बाबा!
पूर्वीच्या काळी मु
आम्हाला आमची आई हो, आणि रस्त्याने एकट जाताना, शेतात एकट काम करायचे बाय का काही भीती नसाय
रात्री पाटाच्या शेतात जायच्या बाया, आता तीन- दोन दोन तीन तीन वर्षाच्या मुलींना पण मोकळ नाही सोडू वाटत, म त्यांच बाल- पण हिरवून घेता डायरेक, म!
जरी बलात्कार केला तर जिवंत नाही सोडत, मारून पण टाका टाकतात ना, ते पण अजून मोठ झालय अवघड.
नाही ना, मग हे चुकीच आहे ना? त्याच्यामुळे मग असं सगळ्यांनाच वाटत मुलगी नकोच त्यापेक्षा मुलगा असलेला बरा अस होऊन जात.
त्याच्यामुळे म हे झालं स्त्री भ्रूण हत्या किती झाल्या कित
मग आपल्याला सगळे लागते ना, आई लागते, बहीण लागते. बायको लागते मग पोरगी का नको? अस होऊन जातं ना मग. कधी कधी मग पाहिजे, मुलगी पण पाहिजे.
लोक काय म्हणायचे बाबा मुलगी झाली म्हणजे डोक्याला टेन्शन आई बापाच्या जन्मल्यापासून! हिला अस लोकांपन कसं वाचवायचं म्हणजे पूर्वी पाासून मुलीन बद्दल भीती आहे. नाहीये.
ते मुलीला फक्त ते लग्नासाठीच होती, पण आता आहे ना हे बाहेरचं वातावरण बघून जास्त आता जास्त भीती वाटते. कारण आता एक एक, दोन दोन वर्षाच्या मुलींवर पण अत्याचार होतात. तर ते पुढचे पंचवीस वर्ष सांभाळणं सुद्धा अवघडून जातं ना मग! आणि आजकालच्या मुलींना जॉब मेनडेटरी.
हो ना
ज म जावंच लागत पाहिजेच ना तिला पण तेवढं स्वातंत्र्य आहे ना मुलगा ज एम बी एन ए! एमपीएससी करू शकतो तिने का नाही करावं मुलांपेक्षा मुलीच पुढे आहे आज! मग कामा करायला पाहिजे ना! तेच ना मग त्याच्यामुळे पाहिजे अजून तर पुढे जास्त परिस्थिती अवघड आहे आताशी दोन हजार सव्वीस आहे. पण हे सगळं मानवामुळेच होत. ताई कोणावर पण ब्लेम करण्यात मजा नाही मानव. वृत्तीच खराब झाली मानवा माणसाची!
अगदी अगदी आणि त्यात हे अ मोबाईल सारखं हातात आले साधन त्यामुळे त्याना! काही बघायला मिळतय.
काही करायला मिळतं त्याच्यामुळे मोबाईल आणि सोशल मीडिया तर जास्त ये.
त्यामध्ये बघून तिथून त्यांना ते ते वासना निर्माण होतात आणि मग त्याच कुठेतरी ते उपयोग करतात.
पण मोबाईल चांगला आहे ना चांगलचं वाईट पण आहे असं आहे. चांगली यूज घ्या ना तुम्ही त्याच्यामधून काहीतरी शिकण्यासारख आहे आता चॅट जीपीटी सारख्या गोष्टीमधून तुम्ही काहीतरी नवीन शिकवू शक ता एखादी इन्फॉर्मेशन घ्यायची ती त्याच्यातून भेटते.
हो ते नाही हे लोक युट्यूब ला जाऊन काहीतरी बघत बसणार?
मग एआय सारखं हे आलंय फीचर आलंय त्याच्यावर पण आपण काहीतरी नवीन नवीन शिकू शकतोय. पण एआयवर दुसरंच काहीतरी होत असंय
कार्याने पण सांगितलं ना एआय कसं सर्च करायचं गुगल कसं सर्च! करायचं ते छोटे दिले होते त्यांनी
हो
माहिती मिळाली
मुलां मुलांना आता स्कूलमध्ये पण मुलांना शिकवताना. कसं मोबाईल ठीक आहे मोबाईल मॅनडेटरी पण मग त्याच्यातून शिकण्यासारखं पण भरपूर आहे. घेतलं तस मग आता लहान मुलाना जे अं
आई बापानी पण कंट्रोल केला पाहिजे.
मग स्कूलमध्ये टॅब पण देता पण मग त्याच्यातून एबीसीडी सारख्या शिकाय ठिकाणी पण शिकवलं जातं ना नर्सरीच्या मुलाला टॅब दिल्यावर मग आईवडिंनी पण बघायला. पाईजे टॅब मधे ते अच्युअल आपला मुलगा काय बगतोय? शिक्षकांवरती किती डेंपे पेंढ राहणार आहे.
आणि ते लोक कुणा कुणाकडे
अ मग शिक्षक नाही देऊ शकत तीस मुलं जे का क्लास मधे असेल तर कस काय देणारय शिक्षक.
नाहीच ना आपलं मुलं हाय आपण स्वतः लक्ष दिलं पाहिजे.
आपण एका मुलाकडे बघू शकत नाही ते तीस मुलांकडे कस काय बघणार आहे
कशे बघणार
हू मग
झाले दहा मिनटं आता मी लावते इकडून फोन
हो हो चालते
म हाच विषय आपण कंटिन्यू करू मग हा